ह
हा काय करती?
काही नाही ती लिओला सांभाळते.
हं हं काय केलंय लिओने, जेवण केलंय का नाय आज?
केलं झोपलंय काय इथे?
हम् हम्.
झोपलाय तो.
तू काय करत
मी मी काहीच नाही, मी झोपले.
हं हं मम्मी न ते.
मम्मी ते आहे ना.
आ?
क्लास नाही करत का?
करते ना, आहे ऑर्डर मला.
अं हं.
आलेली मला ऑर्डर पण आता बघू.
हा हा.
जायचं हाय अगं.
केव्हा हाय?
अं.
केव्हा हाय ऑर्डर?
थोड्या वेळाने घ्यायला येणार आहे कस्टमर.
अच्छा कुठे हाय ते?
नाशिक.
हम्म हम्म काय लग्नाची का घरीच काही सादं?
घरीच आहे घरीच आहे काहीतरी प्रोग्राम.
अच्छा.
हं.
तेच म्हटलं काय करते विचारू.
काय नाही.
जेवण वैगेरै झालं का?
झोपलोयत आम्ही हो झालं जेवण तुझं झालं का?
झालं ना.
आरयाशी बोलती का दोन शब्द?
. बोल तू.
हॅलो
हॅलो.
हॅलो.
बोल ना काय म्हणते?
काय म्हणती, मी आत्ताच आले स्कूलमधन.
हा हा म अजून जेवण वगैरे बाकी असेल.
हो बाकी ना तु काय करते?
मी बसली आहे. क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर लिहत होते आता बसलीये जेवण वगैरे झालं.
अच्छा ठीक ए.
हम्म.
बोल ना काही दे. हॅलो
हा बोल ना.
रोजिया
आमची रोजी
हा पुढे झोपलस तर.
हम्म.. तुमचं बाळ बरं आहे का?
आमचं बाळ आमचं बाळ तर आहे आमचं बाळ मस्त झोपल आहे. वरती पाय करून उम्म. हो ठिक हा..
हम्म दे तर तिच्याकडे.
बोल
तेच म्हटलं बाळ काय करतय तर ती मी ते बाळ विचार ते मावशीचं ही म्हणती बाळ बाळ पाय वर करून झोपलय.
लिओची माहिती देती ती तुला.
हा हा.
त्याच्यामुळं
हम्म हम्म शिटी नव्हती आली का?
नाय नाय आली होती ती तिला असं वाटलं मी तिला घेऊन टाकल ती डायरेक पुढे-पुढे जायाची.
हा हा.
हम्म किती मिनिटस अजिबात नाही.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
माझी बातमी आजिबात ती ऐकत नाय. बाकी असंच बसलो होतं आम्ही अच्छा.
हम्म तू इकडे येणार होती ना.
येणार होती एकला . येणारे जेव्हा वारीला जायचं येणार तेव्हा येईल.
हम्म हम्म.
तेव्हा
पण मला लग्नाला जायचं आहे त्या लग्नाचं कसं आहे ऍडजस्ट करत काय माहिती.
मला पण हच ऐका लागल तिनी आमंत्रण दिले.
म तेच सांगते ती घरी सगळ्यांना सांगितली तिने घर घरी पण कॉल केलेला आहे सगळ्यांना.
म आता काय करायचं.
ती म्हणे वारीला नंतर जा, म्हणे पुढच्या वर्षी जा म्हणे लग्नाला आधी ये म्हणे. नाही तुम्ही बोलणार नाही म्हणे.
अच्छा असं काही बोली का ती.
बघू ना, विचारून घरी काय म्हणता.
ठीक आहे, विचारु जाऊ मग आपण.
हम्म.
अग दरवाजा इतका आदळतो खिडकी. खिडकी उघडी असली ना.
हम.
ओपन.
मग लीओ ला इंजेक्शन दिला का.
अगं विचारायला गेले होते डॉक्टरला, पण डॉक्टर काय बोलले इथले आमच्या इकडचे.
हम्म.
जो नाशिकला आहे, बघ अशोक स्तंभावरती.
हा सरकारी हॉस्पिटल माहिते
हा तर तसच इकडे हे इकडे पण आमच्याकडे ओढ्या ला सरकारी हॉस्पिटल तर मी त्यान विचारलं. की चौकशी वगैरे केली त्यानी. काय कराय अं.. तिसऱ्या महिन्याची ये, तिला असं नाही का. थ्री मंथ चये तर, मग त्याला परर्षी आणि. त्याला काय तर डोस वगैरे द्यायचा असतो म ते काय बोले की काही गरज नाही. जेव्हा त्याला काही त्रास होतो ना, तेव्हा दिला तर चालतो. असं तर काय मी अजून ऐकलेलं नाही. म तिकडे देता ना अशोकस्तंभा वरती.
हा पण मग ते नख वगैरे लागतात. चावत चावताना ते त्याच्यासाठी दे देऊन ठेवतात. काही झालं तरच दिलं पाहिजे, असं काही नाहीय पण मग ते नख वगैरे मारतना. त्यांनी इन्फेक्शन व्हायला नको आपल्याना किंवा काही व्हायला नको आजार वगैरे म्हणून ते देतात.
मग आता काय करावं लागेल द्यायलाच लागेल का.
नाही मग त्यांना विचारून बघायचं ना म त्यासाठी त्यां
ते बोलले की नाही असं जेवत ते जेव्हा त्यांना त्याला काही त्रास वगैरे होतो ना. तेव्हाच असं नाही.
नाही मग तू सांगायच ना ते नखं वगैरे मारता त्याच्यासाठी म्हणते मी.
नाही ना ते, नाही बोलले ना.
ते बोले जेव्हा त्याला काही असं सर्दी वगैरे असं काही त्याच दुखत असलं.
हम्.
तरचं आपण त्याला इंजेक्शन देऊ शकतो ते.
हा हा.
इकडे तसं सांगितलं, आमच्या इकडे उडाल्या मग काही कळतंच. काय करू ते,
मग ते तसंच करावं लागेल ना, तर मग इकडे येऊन त्यांना विचारून घे स्तंभावरती आले कां. दिलंच पाहिजे की नाही ते मग सांगतील ना ते.
तू जाणार आहे का म?
कुटे स्थंभवरती
हा स्तंभवर तुला माहिती ना एक्झॅक्ट आपण हे घेतलं होतं ते पेडीगिरी घेतली तिला तिला ते औषध घेतलं तर आठवलं का?
हां.
ते बघ ना तिला त्रास होतो. तो पोटासा त्याव आपण ते औषध वगैरे घेतलं त्याच्या समोर नाहीका ते स्तंभावरती लगेच आहे समोर.
हां.
हा तिथे जाऊन बघशील का?
हा, बघेल ना मग. गेलो तिकडे ते सांगल मी तुला. आज वगैरे गेलो ना मंदिरा व मंदिरात वगैरे
त ग तीन तीन वाजेपर्यंत हाय काही तरी आहे.
हा मग त्यांचा नंबर वगैरे घेऊन येतो वाटलेस ते मग कॉल करायला.
हम्म. यांचा नंबर दिलाय मला इकडे ओढ्याचा पण म.
नाही इक इकड ह्या डॉक्टरांचा नंबर आहे इकडे जाऊन
हा घेणा इकडचा नंबर घे, आणि मला दे.
त्याला दे तू देणार होती ना ते दिलं नाही का त्याला?
काय
तो देऊन टाकत होती ना ती.
काय देणार होती पण,
लिओला देणार होती, ना कोणाला तरी.
नाही इच्छा नाही होते. काय त्रास वगैरे नाही दिला ना, मग इच्छा नाही होता जाऊदे. खर्च मग आता, हे पण केलं कशासाठी त्याच्यासाठी. जे काही येतील ते तेच्यासाठी खर्च. हो, जा हिशोबाने ओपन केलं. बघु.
हम् हम्.
मग इच्छा नाही आता त्रास वगैरे अजिबात पण नाही काही त्याचा. आणायला लागेल ना आणि ते विचारणार त्यांना कि तुमच्याकडे ते त्लियो याच रोजलं ते औष वगैरे असेच ते देयाल का? आम्ही ना.
विचारून बघते असेल हे काही, कन्फर्म नाही कारण की कंटिन्यू देत होती ना.
हम्म पण असं तर विचार मग गीर पेक्षा राजकडे दे. तित्या दर्शन घेऊन येईल ना.
काय काय,
घेऊन येगाच
त्याच्या
काय म्हणते.
अगं त्या घेऊन असेल तर मग त्या देतील ना त्यांना विच विचार आहे का काही त्याचं.
ट वगैरे पाठवतील असेल तर देतील त्या. आणि नसलं तरी मग फोटो वगैरे देतील.
तू असं बोल, का दिदीला दिदी बोलली होती घ्यायचं.
हो.
तर मम्मीच तिला बोलली की नको घेऊ मा आणंटीकडे असेल. त्यां त्यांचंच घेणं म्हण त्यापेक्षा घेण्यापेक्षा.
बर बर. ठीक आहे त्यांना विचारते असल तर.
हम्म त्याचा काही त्रास वगैरे अजिबात पण नाही.
अले आपण नावाजल कोणाकडनं बोटल नाही. बोल काय म्हण
टाईम बघ ना.
अरे काही तुला सांगितलेलंय आहे ना.
बरं ठेव का?
हो ठीक आहे चालेल कर हो हो करते मी कर